हा मॅडम नमस्ते बोला.
हा नमस्ते झालं काम वगैरे तुमचं?
हो झालं ना. काम झालं जेवण झालं.
हा हा हा काय म्हणत होता तुम्ही ते?
हा
हो हो हो आज तुमच्या घरात बड्डे होत ना? तुम्ही केक बनवलात बोललात. कसं बनवला केक?
तो आईसकेक बनवला होता. आवडतो का तुम्हाला आईकक?
हो हो मलाच काय सगळ्या लोकांना आवडतो.
हा हा. तर हो जास्त अवघड नाही मी सांगते तुम्हाला.
बरं बर सांगा.
हा ठीक आहे. पहिला काय करायचं आता तुम्हाला घरी बनवायचे म्हटल्यानंतर कमी कमी ते सामान लागतच. म्हणजे कस ते भांड वगैरे नाही का. केकच. मग आता शक्यतो आपण ओ ना गिरी न्याप पातेल्यामधे पण बनवू शकतो तो केक. आईस केक म्हणून. मग सगळे अ हे केक आईस केक सगळे सामान ना ह्याच्यामध्ये भेटत. अ अ म्हणजे दुकानामध्ये आईस केकच तिथे जे दुकानाच सामान असत ना, तिथे ते मिळून जात. मग आता समजा जर, आपल्याला अर्धा किलोचा जर केक बनवायचा असेल ना तर म पहिला आपण अर्धा, म्हणजे पाऊशेर वगैरे असतो ना केक. अ हे प्रिमे, मग हा प्रिमेक्स‌. मग ते पाऊशेरमध्ये ना आपण अर्धा किलोचा केक बनवू शकतो. आईस केक. मग त्याच्यासाठी ना आता हा हा सगळे फ्लेवर्स भेटतात. मग आप मी शक्यतो ब्लॅक फॉरेस्ट आणते. म्हणजे ते त्यामधे कस, ते आता समजा पाय पायनेपलचा बनवायच असेल तर मग ती व्हाईट पावडर भेटते. आणि ते ब्लॅक फॉरेस्ट बनवायचे असेल तर चॉकलेटी फ्लेवर, म्हणजे हा मग जर म ते कलर्स आणा. म्हणजे ते इसेन्स वगैरे आणा. मग ते मिक्स करा. त्यापेक्षा ना ते ब्लॅक फॉरेस्ट का म्हण इझी मध्ये होऊन जातो. का तर त्याच्यामध्ये जास्त हे करा, एडिशनल काय नसत. ते डायरेक्ट पावडर आणायची. हा, आणि त्याच्यामध्ये तेल तीस ग्रॅम असत ना ते ओतायच तेल‌‌. तेल म्हणजे ते एक माप देतात ते. ग्लास असतो त्यांच्याजवळ. मग ते देतात. मग त्याच्यामध्ये तीस नाही तर पंचवीस टक्के असच तेल वतायच फक्त. आणि, पाणी बिणी काही म्हणजे मिक्स करायच नसत त्याच्यामध्ये. ते भरपूर वेळ अस पंधरा विस मिनट फेटत राहायच. हा फेटत राहायच की त्याच्यामध्ये ते गिठई वगैरे अस णार. म्हणजे कस पावडरची गिठई होऊ जाते. मग ते राहिले नाही पाहिजे. एक एकदम अस म्हणजे, एकदम अस काही राहिल नाही पाहिजे त्याच्यामध्ये. एवढ फेट त राहायच कंटिन्यू. कंटिन्यू फेटल्यानंत तर म्हणा ते आपल म्हणजे, भांड जे असत ना त्याच्या आकारामध्ये ना ते असे पांढरे पेपर्स भेटतात. कि म्हणजे केक वगैरे जास्त हा बटर पेप पण हा ठीक हे. मग ते बटर पेपर काय करायचे की, भा भांड्यांना वगैरे चिटकू नये. मग त्याच्यासाठी ते त्याच्या आकार म्हणजे भांड त्याच्यावर ठेवायच आणि त्याच्याच साईज मध्ये कापून घ्यायच. म्हणजे जास्त वेस्ट पण होत नाही. आणि कागद पण पुरून राह तो. म्हणजे आपल्याला नंतर पण युजला येतो अस. मग ते कट करायच आणि मग ते त्याच्या मधे तेल थोडस लावायच त्या भांड्याला पूर्ण आतन. आणि त्याच्यामध्ये मग तू बे बटर पेपर न असा ठेवून द्यायचा. आणि, त्याच्यावर ते प्रिमिक्स असत ते वतायच. आणि मग ते एकदम सेट करायच व्यवस्थित. कि म्हणजे एका साईडला जास्त अस ढिग कस म्हणजे अ मोठ अस चढ उतार झाल नाही पाहीजे. एकदम कसा प्लेन करून घ्यायचा. हा ईकवल करून घ्यायचा. इक वल करून घ्यायचा. आणि जर ते कस होत डबा अस खाली आप तरी पण हा टॅप के तरी पण ते होऊन जात. हा त्याच्यानंतर मग ते मी पात्यालामध्ये करते ओव्हन मध्ये म्हणजे ओव्हन नसल्यामुळे मी घरीच करते त्याच्या मग पातेल्या मधे करते मग काय करायच पातेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि स्लो करायचा गॅस आणि ते पातेल्यात आपण जे भाजी वगैरे हा स्टँड असत हा ते काळं वगैरे हो नये म्हणून हा मीठ पण मीठ टा त्याच त्याच्यावरती स्टँड ठेवायचा आणि तो डब्बा त्याच्यावर ठेवायचा आणि वरती पातेलीच्या वरती झाकण ठेवायचं चा मग वीस तें पंचवीस तीस ते पस्तीस मिनिटं शिजत ठेवाय का पन पंचेचाळीस मिनिटं अं स्लो गॅसवरच तो शिजत ठेवायचा मग तोपर्यंत आपण ना हां आईस जे असते आईस आप पण जे लावतो मग ती बनवाला घ्यायची मग आपल्या म्हणजे आप पण किती क्वांटिटी मध्ये वापरणार आहे त्याच्यानुसार घ्यायचं म्हणजे अंदाज रिच घ्यायच शकेतो आणि मग ती घ्यायची आणि आपल्याकडे मग ते मिशन भेटते आत्ता म्हणजे आईस तयार करायची ती ड्रायट मशिन निघाल्या मग तेन ते पातळ असतं हा फेटायची मशिन मग ते एवढं पातळ असतं प्रेमिक्स मग ते फेट फेटून फेटून फेटून फेटून एवढी घट्ट त्याची क्रीम तयार होते छोटं थोडसं जरी घेतलं ना हा ते पातेल पण जरी आपण वाट ते वर घेतलं ते पिंच तर त्याची एक पातेल भरून क्रिम होऊ शक एवढं ते फेटल्यानंतर जास्त होतं मग ते पू वीस पंचवीस मिनिट फेटतच राहिलं ना तर ते भरपूर हो त्या अन् आणि मग ते फ्रीजला मी ठेवून देते मी आणि त्याच्यानंतर मग बेककडं जायचं आप पण मग तो जो बेक केलेला असतो ना तो पंचाळीस मिनटामध्ये सहज म्हणजे तयार होतो सार उघड झाप करायची नाही हो स्लो ठेवायचा गॅस अजिबात म्हणजे हा मोठा करायचा नाही काय नाही का तर तो बेक मग करपू शकतो नाहीतर मग व्यवस्थित शिजणार नाही आ कच्चा राहिल वगैरे नाही का मग तो थोडासा गार झाल्यानंतर काढाय जा म्हणजे पंचेचाळीस मिनिटं झाले ना तरी पण बाहेर काढल्यानंतर लगेच काढायला घ्यायचं नाही का तर चिटकून राहिलेलं असतं थोडासा नॉर्मली गार होऊन द्यायचा आणि मग ते भांडं असं पालतं खालायचं एखाद्या डिश वरती वगैरे आणि मग ते निघतं म्हणजे जरा पार्टनर टॅप केलं ना कि ते निघून जात आणि ते निघालं की थोडा थंड होऊन द्यायचा आणि जो आपला दोरा अस तो ना मिशनीला वगैरे आपण वापरतो जो शिलाई मशीनला त्या दोर त्या दोराने एक वलेना चौबाजूने वर खाली निमा निमा होऊ शक अशा साईज मध्ये तो गोल राऊंड टाकायचा आणि कट करून घ्यायचा आणि सुरीने वगैरे आपण जर करायला गेलो ताई तर म्हणजे त्याचे तुकडे तुकडे पडतात हा व्यवस्थित होत नाही मग ते आपण दोऱ्यानं तू कट करून घ्यायचा दो दोऱ्यान कट करून ह्याच्या दोन साईड झाले कि मग दुसरा बेग दुसऱ्या अं ह्याच्यावर ताट प्लेट वर वगैरे हा प्लेट वर ठेवायचा हा मंग तुम्हाला जर केक जर व जास्त गोड वगैरे आवडत असेल तरा साखरंच पाणी करायचं थोडंस आणि पूर्ण त्या बेक वरती ना मधी म्हणजे असं पूर्ण टाकून द्यायचं असल थोडं थोडं हा शुगर सिरप टाकून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर काय करायचं जे आपण आइस तयार केलेल असतय. ते दोन्ही पण साईडला लावून घ्यायचे भरपूर अशे प्लेनमध्ये आणि मग तो दुसरा बेग त्या केकवर ठेवायचा मग ते वरून पण वरून सेट करून घ्यायची सगळी भरपूर अजून क्रीम घ्यायची मग ते अं टेबल स्टॅंड असतात हा स्लहास त्या स्टँड वर ठेवल ना बरोबर सेट होऊन जातं वर लावायची साईड ला वगैरे ते म्हणजे जो चॉकलेटी कलरचा ते ब्रेड असतं ना ते सगळं झाकून टाकायचं. त्या आईसने आणि मग व्यवस्थि ते सेट वगैरे करून घ्यायचं थोडं मग जर आईस जर पातळ व्हायला लागली करताना. तर ते जरा आ फ्रीजमध्ये ठेवायचं थोडा वेळ काढायचं फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं की लगेच सेट व्हायला सुरुवात हो मग त्याच्यामुळे आपण शक्यतो आधी थोड लक्ष देऊन करायच की म्हणजे बऱ्या पैकी सेट करूनच ठेवायचं फ्रिज मध्ये मग ते तर ते झालंच मग त्याच्यानंतर आपुण आपल्याला जर कलर्स वगैरे पाहिजे असले पिंक कलर म्हणजे असं गुलाबी कलर पिवळा कलर वगैरे पाहिजे असे हा डेकोरेशन साठी तर मग थोड्या अशा आईसमध्ये ते मिक्स करायचं आणि भरपूर प्रकारची नोझेल भेट तर आपल्याला म्हणजे खूप गुलाबांची वग तर असे भरपुर डिजाईनी आहेत की त्याचे नोझेल्स भेटतात मग त्यानं ते पूर्ण डिझाईन वगैरे काढायच्या गुलाबाच्या म्हना कशाच्या पण भरपूर असतात त्याच्यामध्ये. मग ते आपण डेकोरेशन साठी ते करू शकतो आणि ऍडिशनल म्हणजे काय असत की अं छोटे चॉकोचिप्स भेटतात
किटकॅट चॉकलेट, चॉकलेट आपण हे डेरीमिल्क वगैरे आणतो ते किसून पण आपण टाकू शकतो. हंम्म आणि ते छोटे छोटे बॉल्स भेटतात. त्याचे
हा ते भेटतात हो म्हणजे भरपूर जसा आपल्याला हवयं तस ते त्या कॉन्टिटी मधे मिळून पण जात आणि खूप छान छान प्रकारचे डेको डेकोरेशन चे सामान असतात तिथे मग ते आपण घरीपण करू शक म्हणजे आणि त्याप पावशेर केकच्या ह्याच्या प्रिमिक्स मध्ये आपण अर्धा किलोच्या वर केक म्हणजे तो बनतोच आठशे ग्रॅमचा साडेआठशे ग्रॅम नऊशे ग्रॅम जसं म्हणजे आपण आईस वगैरे वापरेल ती क्रीम जेवढ्या प्रमाणात वापरेल. तेवढ्या पद्धतीन अस हा व्हिपक्रिम हा व्हिपक्रिम ते शक्य ते व्हिपक्रिम ची ना ती एक हे असते त्यांचा बॉक्सचं असतो एक तो आणला ना तो खूप छान म्हणजे त्याच्यात
सात, आठ होतात का त्यात
हो नाही, नाही चार -पाच होतात. हा म्हणजे आपल्या वापरण्यावर राहतात आपण जर बाहेर विकणार असोल तर कमी, कमी वापरणार नाही आणि घरीच खाणार असेल तर मग आपण जास्त प्रमाणात हा आवडी ने मग मी शक्यतो घरीच बनवते तो केक वगैरे मी ऍडव्हान्स नाही केलेला पण बेसिक जो केला होता एकच दिवसात मी हा केक शिकले होते बॅच होते कराड मध्ये आणि मग आम्ही अस जस्ट तिथे बॅचला वगैरे गेलो होतो तर तिथे एवढ्या इझी मध्ये आणि खूप छान सोप्या पद्धतीमध्ये त्यांनी सगळं सांगितलं होतं फक्त आता ते डेकोरेशनचे गुलाब वगैरे नाही का आणि आता खूप ॲडिशनल केकच्या व्हरायटी निघालेत की म्हणजे ते नाही का असं लेयर्सचे वगैरे केक वगैरे आम्हाला ते डॉल असते ना
डॉल चे
प्रिन्सेस वगैरे हा त्याचे पण येतात पण त्याला कसं जरा मग जास्त हे इफर्ट्स इफर्ट्स घ्यायला लाग
इफर्ट्स घ्याव्या लागतात आपल्याला फ्रीज पण तेवढं अवेलेबल पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे कारण ते थोडस फ्रिज फ्रिज च्या बाहेर जर ठेवलं तरी ते लगेच वितळायला ते तेवढ टेम्परेचरवर पण ठेवता आल पाहिजे सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत मग तुम्ही करायचं ना मॅडम ह्या गोष्टी तुम्ही शिकलात तर
हा बिझनेस कस होतय म्हणजे गावामध्ये एवढं जास्त म्हणजे हे नाही ना म्हणजे रोज डिमांड नसते म्हणा म एखाद्या खूप केक करायचा असेल तर म्हणजे आता समजा मला काय म्हणायचं की दोन तीन ऑर्डर असतील तर आपण मग ओव्हनात शकतोय नाही का कमीत कमी डेली अस दोन तीन दोन तीन तर ऑर्डरी पाहिजेत ना म आता समजा पण आईस वगैरे जास्त फेटले असेल मग ती शिल्लक राहिली आणि दोन तीन दिवसा नंतर तुम्हाला ऑर्डर आली आपली वेस्टच जाणार ना आपण रोज करून खाऊ नाही शकत ते काय होतय की गावामध्ये एवढं चालत नाही असं त्याच्यामुळ मग ते मला करायला प्रॉब्लेम म्हणजे मी शक्यतो आणून ठेवल होत पण कोणी एखाद्यावेळेस सांगितलं ते परवडत नाही का तर मी ते प्रीमिक्स वैगरे जास्तच वापरते म्हणजे जे मी आपण घरी करताना वापरतो ना ते सगळं मग आठशे नऊशे ग्रमचा केक होणार आणि आपण अडीचशे रुपयला विकणार
नाही परवडत हो हो आणि रिलेटिव्ह असलं की काही बोल ता येत नाही सगळे ओळखीचेच लोक आपलेच असतात नेबर्स किंवा रिलेटीव मग कुणाला काहीच बोलू शकत
बोलू शकत नाही आणि नंतर मग बोलतात की नंतर देतो तो असं वगैरे वगैरे मग त्या त्या वेळेस पण आपण काय बोलू नाही शकत त्याच्यासाठी मग मी जास्त हे नाही
आपण त्यांना असं बोलू पण नाही शकत की पैसे द्या काय एवढं केक येतय म्हणून किती भाव खाती एवढं केक पण नाही बनवून देऊ शकत ह्या पण गोष्टी होतात पुढे जाऊन हो ना बनवायचं सोडल्या आपल्याला जमलं तर करायचं आणि खायचं च आणि बसायचं पण बाहेरच्या पेक्षा पण हे म्हणजे आपण आपल्या हाताने फ्रे म्हणजे व्यवस्थित असतो हा फ्रेश असतो ते केक केंव्हा बनवलेलं असतं बेकरीचं माहित नाही ना आपल्याला मग हे असं खूप छान रेसिपी सांगितली मॅडम तुम्ही मी पण ट्राय करते हो मॅडम खूप छान वाटलं आणखीन काय मॅडम?
हा ठीक आहे मग करूया नंतर हा.
हो मॅडम.
हा ह ठीकेय.
चला ठेऊ का.